बोल की
मग आणि काय
काय नाही बग आता पोरांची शाळा सुरू झाल्या आता काय नसत दिवसभर एकदा अकरा वाजता गेलीत ते पाच वाजेपर्यंत काय नसतय बग
हम आमचा पण झोपला नाही गेलतीत का योगा दिवस ला
हो गेलतीत की तू घेतलीस काय नाहीस अंगणवाडी
शाळेत बोलवत्यात सगळी शाळा एकत्र करत खर काल रविवार आलता म्हणून बोलवल नाही का काय केलं काय माहित त्यांनी
होय का तरी पण पोरांच्या शाळेत होत तर गेलीत नाही दोन्ही पोरं सकाळी तासभर घेतली तास पण नाही अर्धा तास तेवढं घेतलीत चटई घेऊन गेलत्या बारक्या
फोटो साठी घेतात सोडा तेवढं
हा हा तेच की फोटो लागतात ना प्रत्येक गोष्टीच फोटो लागतात शाळेत
हा
कशाचे पण फोटो वाढतात नाही लगेच.
होय ते कार्यक्रम घेतल्या असं ते रेकॉर्ड ठेवायला लागते ना. आमच्या पण शाळेत तसच आहे अंगणवाडीत, रेकॉर्ड ठेवाय लागतेय एखादी. आता नाव नोंदणीला मुलाले असते किंवा तीन वर्ष पूर्ण झालेल्या मुलगा किंवा गरोदर, गरोदर स्त्रियांचं नाव नोंद करताना, म गरोदर माता
हा हा हा
नाव नोंद करून घेताना मॅडम असं लिहित असत ना त्यांना साईडला बसून फोटोतन घ्यायला लागतय.
हा फोटो लय लागतात सगळ्या शाळेत.
ह सहा महिने झाल्यावर, ते अन्नप्राशनतेचा कार्यक्रम चमचा वाटी देऊन स्वागत करायचं शाळेत.
हा तसं पण असतं.
होय चमचा वाटे देण्यात की.
आमचं काय आमच्या व होतं का तसं.
हा हा आमच्या पण पिल्याला इथं खालच्या शाळेत दिलंथ चमचा वाटी. आणि आता आमच्या शाळेत पण आम्ही देतोय की सहा वर म्हणजे सहा महिने झालेल्या. मुलांना बाळासनी म्हणजे त्यांनी खायला नंतर शिकतात ना.
हा होय ते अन्न प्राशन चा एक नवीन सोहळाच करत करायला लागलेत आता.
ते झालं म्हणा आणि नंतर आता महिन्याच्या महिन्या ते कराय लागल्यात. आमच्या यांनी मला करून दिलं नाही ते.
फोटोशूट
हम फोटोशूट महिन्याच करत नाहीत का. करू दिलं नाहीत नंतर अन्नप्राशन करूया म्हणलं तर ते करू दिलं नाहीत. दिखावा करायचा नाही. दिखावा करायचा तर आवडत नाही त्यांना.
आमच पण नाही केल, सर्व फोटोशूट करतील ना.
नाही नाही, म्हणजे कस झालं तो जलमतांना कमी वाजनाच होत ना. मला आठवत नाही जवळजवळ आम्ही सहा ते सात महिन्यापर्यंत त्याच फोटो. तो एकदा पण काढला नव्हता.
हा
तुझं लहानपणीचा एक पण फोटो नाही असं बघायला. सहा ते सात महिन्यापर्यंत काढला नाही, नंतर आम्ही एखादा काढला असेल, मग नाहीतर नाही. नंतर मग बर्थडे लाच डायरेक्ट. आता आहे पुढच्या महिन्यात अठ्ठावीस तारखेला बर्थडे.
हा हा तिसरा बर्थडे.
ह तिसरा, तीन पूर्ण होउन चौथा लागतोय.
हा हा मग तीन सगळ सायकल पण आणलायसा नी
तीन चाकी कुठली, मोठीच सायकल आणल्याय त्याला.
अरे बाबा, याला ती आधी सायकल आणायची असते की.
आणायची असत्या व्हय आम्ही मागच्या वर्षी दुसरं दोन पूर्ण झाल ना तेव्हाच आम्ही ती मोठी सा कल नसत्या का?
मोठी मोठी ग ती पाच वर्षाची असत्या ती
हा तसली आणल्या.
अग नाही जरा हौस हुत्या ग तेवढीच आता ती आता मोठं झाल्याल पोरगं म्हणणार माझ्या मला ही सायकल आणला नाहीस हि राहिल कणी माझं.
मग ते मी तेव्हा तेच म्हणत होतो ते नाही तर घोडा घेवूया.
हा घोडा पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा घोडा असतंय नाहीतर मग ती सायकल असत्या.
हा हेनी नको म्हटलं डायरेक्ट ते ती घेण्यापेक्षा ती काय आजची उद्या मोडून जाईल. आणि ही घेऊया म्हणलीत मोठी सायकल म डायरेक्ट ती तीन हजारची सायकलच घेतली त्यावेेळी भावान थोडं पैशे दिलत. आणि हेनी थोडं घालून घेतलीत दोघात.
आ हा हा हा.
भाऊ घेतो म्हणालता तर त्यजी त्य पण कामाला जातोय ना नको म्हटलं सगळं त्याकडन घ्यायला. थोड देउदे मी थोड घालतो म्हणलित हेणी
हम्म हम्म.
आणि सायकल घेतली आता ह्या बड्डेला काय नाही कानातलं तेवढं करायचंय.
हा चर की सांगतो. चांगलंच घे म्हणजे एकदाच घो होऊन जातय.
ते बाली करायचीयेत नई
हम्म हम्म आमच्या भैयाची हूती काय? कानातल शाळेत चालत नाही णून काढायला लावलीत चाल पाच पाचवीत अस हायस्कू
आमच्या इथं सगळ्यांच्या कानात अ आता आमच्या हेंच्या पण कानात बालीय. मिस्टरांच्या हम्म हम्म शाळेत चालत नाही आता लहानपणी तेवढीच हाऊस करून घ्यायची आमच्या अंगणवाडीतल सगळ्या मुलांच्या नात बाली येत मुलींच्या पण आणि मुलांच्या पण
काय आय आज आमच्या काय ना पोरांना करू दिलं नाही घालूच दिलं नाही.
हा हा तेवढं आता करायचं बड्डे मोठा केला की त्याला ताप येतोय माझा बड्डे बघायचा तेवढंच मीडियम मध्ये
हा पहिला जोरात केलता का?
पहिला मोठ्यानं केलता म म अडीच का तीन किलोचा केक होता असं हे जा होता मिकी माऊसचा मोठा आणि माग च्या वर्षी काय दीड किलोचा केलता केक ऑर्डर दिलती ते फोटो फ्रेंडसची आदल्या दिवशी ऑर्डर द्यायला लागत्या ना म आ ह्या वर्षी नाही साधाच करायच म्हणतोय. कारण हेनी म्हणत्यात तेवढं खर्च करण्यापेक्षा हाय त्यज पैशे त्यज्या नावानं ठेवायच म्हणत्यात. त्यज्या शाळेला परत उपयोगी येतंय. केकच कट करायचा ना अस ना तसा केक कट करायचा साधा आपल्या आपल्या घरात म्हणत्यात. खरं बोलवायलाच लागतय इथं कमी पडतय.
आपली माणसं आहेत म्हटल बोलवायला
हा तेच की मग तेवढाच एक किलोचा केक आणाायचा हा आणि कस हा लाडका झाला एकटाच गल्लीत आमच्या सगळ्यां हम्म आत ता घरी आल्या आल्या हित टोपी काढून टाकलाय तो तिकड गेलाय अजून आला नाही ब झोपलाय का काय केलाय काय माहित पलीकड मी गेलोच नाही बघायला. मी हाक मारतच आणि शाळेत तर दोन तीन मुलांना मारलंय काठीनं लय आगवपणा कराल ओ माझ माझं लय मारलाय मी लय मारलय त्याला आज शाळेत लय रडलाय तो कारण ती मुलं घरात सांगत जाणार ना मॅडमांचा मुलगा मारते म्हणून
होय
लई मार खाल्लाय आज त्यानं आता उद्या नेतच नाही त्याला शाळेला आणि नेेत नाही म्हणलं की तरी रुसून बस्तुय आणि रडत बस्तुय
होइचकी मग
लय रुस तुय अस मान खाली घालून अस अस उभारतोय रुसून एवढं एवढं आहे खरं
रागले असणारार त्याला
तसंच ये नाही म्हणत तुझ्यासारखंच झालंय सारखं माणत ह तुझ्यावर य रात्री पण काय चालत काय नाही उठलाय राहा का ना आणि जाऊन त्या किजुरी पशी मान खाली घालून उभारला असं
का
काय माहित हे काय म्हणलं होत का काय दिलं नव्हतं काय माहि आणि रसून उभारलंय असं
रा एवढ ए किती
ल
मोठं उलस येतात जोड शत
आणि असं काय तर दिलं नाही काय के नाही हातात काय असेल ते फेकून देतोय मग काय बघत नाही काय आहे काय नाही
जर लच ठेवत जा बाई
ठेवतोय की आता झोपलाय का काय केला एवढंच बघायचंय जेवला नाही शाळेत जेवला नाही घरी जेवला नाही शिरा तेवढा खाल्ला शाळेत वरण भात केलं तर ते काय खाल्लं नाही फक्त शिरा खाल्लाय
हा हा हा नाश्तता आणि जेवण असते न का
हो नाचतानी जेवण मग सकाळी शिरा केलता त्यातला थोडा ठेवला होता सकाळी खाल्ला नाही म्हणून म सकाळी कस रात्रीचं पीठ जरा डोश्याच राहिल होत सकाळी डोसचा केलता तेच घेऊन गेलतो फ्रीज ला ठेवलं होतं
अंबट झाल ना
नाही नाही कालच आंबलं होत जरा कारण ते काय काय ते म्हणते आता होगल हो तले
आ हा काल बाहेर ठेवलेलीस का फ्रीजमध्येध्ये ठेवलेलीस
काल बाहेर ठेवलं होत पूर्ण असं फुगून होत गेलत त्याला बघा
मग तू मिक्स हं हलवून मिक् केलीस कसं
होय होय त मी सांगितलं तसं केलं की करणच मग आंबोळ्या केल्या त्यात थोडं पातीलपराने राहिल होतं तर मग सकाळी मिस्तर नव्हती रात्री जेवायला बाहेर गेल ते जेवायला मग सकाळी त्यांना करून दिलं चटणी त्यांनी काय केलं नाही सकाळी सकाळी उसळ केली त तर उसळ सोबत खाल्लीत मग म दादाना एक दोन चार करून दिला आती ना नंतर करून ठेवलं तर तस डब्यातन एक घेऊन गेलो चपाती मुगाची उसळ केली ती मुगाची डाळीची जोरपाती आणि ते घेऊन गेल तो खाल्ला नाही शिळा तेवढच एक चतकूर खाल्ल्या केला तो आहे ना खळ खेळा म्हणजे खेळण्याकडे जास्त काही नाही
लहान आहे ग अजून
तोय अजिबात अस खा अजिबात म्हणत नाही कालच फक्त रविवार होता माझी काम अकरा वाजता दोघं जेवलो मोबाईल अस लावून दिलता त्याला मोबाइल बघत बघत तेवढंच माझ्यासोबत अधीॅ चपाती खल्लाय ते तो अस ताना आमटीत बुडवून चारलं नाही काय नाही
हा हा
नाही तर चारायला लागतेय मग चारून पण एक एकदा खात नाही हम हा खरं आमशच आम अक्षरशः दीड वर्षाची मुलगी आहे ती स्वतः डब्यातून आणलेली अर्धी चपाती खाऊन आज माझ्यासोबत अर्धी चपाती खाल्ली तिनं मॅडम मला चपाती पाहिजे म्हटली
असते एखकाद मुल कसं एखकाद मुल तस नाही
हा तेच कि तिच जर पण झालत सगळ्यांचं मी नंतर जेवलो ना मॅडम नव्हत्या आज मग पहिला त्यांना जेव्हाय घातल नंतर मी जेवाय बसली आणि त्यांना सोबत बसवलं तिथं लांब लांब मग माझ्या वेळून बसली मॅडम मला चपाती ख्यायची खा म्हटलं वाढली चपातीने अर्धी खाल्ली कारण मी जास्त तीन साडेतीन चपाती नेतोय मुल ते माग त्यात कोणता डबा आणत नाही भांडत्यात ना एखाद वेळेस चपाती पाहिजे म्हणून भात दिला असला डब्यातन तर
हा हा हा
म पहिला उसळ जेवताना वांग तिकट आहे म्हटल्यावर उसळ घेतली होती आणि परत चपाती घेतली आणि आमटी तेन घेतल्यावर आमटीतन असं डब्यात नेलं की स मुलं मागत्यात आमटी पाहिजे म्हणून हा